हॅलो, आवाज येतेय का?
हा अजित आहे.
नमस्कार,
नमस्कार, मग. ऽ
काय चालू आहे काय? कालऽ
काय नाही हो, तेच तर बघत होत, तितक्यातच तुमच्या फोन आला.
हो का?
पाहत होतो कालच्या मॅचची, आज पुन्हा डबल एक मॅच चालू आहे, इंग्लंड वर्सेसऽ ऑस्ट्रेोलिया.
हा, हा, हा
ऑस्ट्रेलियान तर काय तापच दिलं, आपल्याला पण काढलं वर्ल्ड कपच्या बाहेर वुमेन्स मध्ये आणिऽऽ त्यातऽ
भारी म्हणजे अशा नंबर खेळतात. नाही ते म्हणजे ऑस्ट्रेलिया कशा मुळ असा नंबर एक खेळत असतील बर, ते इतक्या भारीऽऽ
ऑस्ट्रेलियाची मला वाटते की तिथल्या क्रिकेटमध्ये पॉलिटिक्स वगैरे काय चालत नसणार आहे आणि कारणऽ ते रिअल टॅलेंट बघतील. कि जशी आपल्या इथे इंडियन प्रीमियर लीग होती. तशी तिथ पण बिग बेस्ट लीग होती, पण तथं नाही क डयरेट बिग बेस्टऽ लीग मधून उचलून प्लेयर खेळवण, ते डायरेक्ट डोमेस्टिक म्हणून प्लेयर आणत तरऽ
हा, हा, हा
त्यामुळेच ते सक्सेस येतात कीऽ खेळसाल, टेस्ट क्रिकेट खेळसाल, त्याच्यामुळेच तुम्ही सक्सेस नाही, तर आपल्या इथं काय नाही आयपीएलऽ चालू असतय, आयपीएल मधे जो चांगला खेळल, त्याला तिथे उतरत नाही, तर बस झा त्याच्याऽ च आपण मागा येन, ती पुढे आहेत.
हम्म, हम्म, हम्म.
कायकी नाही.
हो ना, हो ना, आता त्यांचं कस आहे, तिथ पीच बी बघा ना तुम्ही अशा म्हणजे, सगळ असं हे त अलग म्हणजे
ते मग, तेच तर एका शब्दात सांग, हा एका शब्दात म्हणजे सांगायच. म्ह तिथल्या एकदम ग्रासी पिच होते, एकदा बॉल स्पिन होते, किंवा पडून एखादा बाऊन्स होतय, किंवा एखादा बाउ्स होत नाही, खाली राहतय, तिथल्या पी. एकम्दम डिफरंट कंडिशन मध्ये, डिफरंट प्लेयर खेळू शको. आपल्या इथल्या कशा हा पाटा पिक्चच आपल्या
हम्म.
एकदम स्लॉगर टाईप म्हणजे एखादा बॅट्समनतो फिरवत जरी असेल तरी सहा मधून तीन तीन तरी बॉल बॅटेवरात आणि ते बॉन रे जाते.
हा म्हणजे आपल्या प्लेयरला तिकडे खेळायची सवय नाही ना त्यांचे प्लेयर आपल्या इकडे येतात ना आयपीएल खेळाय.
हा आपल्या पुन्हा आपलं बीसीसीचा एक करू. मग तेच तर आपल्या बीसीसीआयचा एक रूल आहे की आपले प्लेयर बाहेर कुठे जाऊन खेळू शकत नाही त्या त्यामुळे आपल्याला तेवढा डिसअडव्हांटेज आहे फायदा नाही बाकीच्या
हम्म हम् हम् हो ना नाही असं फक्त पाकिस्तान म सेना वाटतय का? सगळीकडेच आहे.
बाहेर बाहेर देशात जाऊन भारत खेळू शकते. पण फक्त त्या कंट्रीसोबत मॅच जर असेल तर असं लीग नाही खेळू शकत कोणती जाऊन जसे टी ट्वेंटी लीग एखादी बिग बॅस्ट लीग सी पी एल एक असती एक एस ए ट्वेंटी असती. अशा प्रकारची लिग-
हा ते आहे माझ ते जर का लीग जर का आपण भारत खेळत असेल तर मग यांची थोडी म्हणजे पैशाची म्हणजे पॉप्युलरिटी हे ते थोडं डाऊन होती ना.
हा तेच तोच विषय कारण क्रिकेट हा एक खेळ जो आहे तो सगळ्यात जास्त भारतात म्हणजे जवळपास की ऐंशी ते नव्वद टक्के भारतामध्ये बघल्या जातात. त्यामुळं की आय. आयपीएल ची जी व्हॅल्यू आहे ती डाऊन होती कारण मग दुसऱ्या लीग पण तेवढाच उंचा गाठतात एकदम लके
हो ना हो ना.
हम्म
तर कालचा मॅच तुम्ही म्हणजे शेवटपर्यंत बघितला का नाही काही
नाही कालच्या मॅच तरर कसं होत की मी असं मला वाटलं की इंग्लंड पहिल्यांदा वाटलं की इंग्लंड जिंकत आरामशर म्हणून पण ज्यावेळेस हर्षदीप सिंगने पहिली ओवर टाकली की मला वाटलं. आता इंग्लंड हारती पण थोडस नंतर मॅच बघितला दहा ओवर नंतर लाकडे बघा तर त्या दिवशी बघितलं तर मग बेथल दिसला म म्हणलंर बेथलला जर नाही. आप आम ह त्या का डट्ह जं सरस्वती
नाही मग तर खरा मॅच कुठं हरलो आपण ज्या टाइमला त्या का हा विष्णला म्हण. त्यांना असं म्हणजे नो बॉल म्हणे स्पिनर नो बल टाकणज
तेच तर पुन्हा दोन दोन तीन तीन नो बॉल टाकणं म्हणजे तेवढ्या तुम्ही हाय लेव्हलला खेळता क्रिकेटच्या
हम्म.
ह्याची लक्षता मेन म्हणजे माह टीम मॅनेजमेंट घ्याय पाहिजेत कारण त्या बॉलरपेक्षा पण खूप खूप भारी बॉलर आपण बसून ठेव.
हो ना हो ना बॉलर बर बौलम भारता चगेलीणे त एकच काून कार म्ह हे करू राहिले तुम्ही त्याला
कि तुम मग तेच ते तुमचा एक तर इगो आहे नाही तर मग तुमचं एक तर काय ना काहीतरी पॉलिटिक्स चालय गेम म त्या पॉलिटिकसच्या तेच तर पॉलिटिक्सच्या न गेम इथं इंडिया गेम हरायली त्याचं कुठं गेलं ते कुठं गेलं
हम्म हम् तेबजय ना
हम्म
म्हण बघा ना म्हणजे आता त्या नेदरलँडन बी हरवलं भारताला म्हणजे फर्स्ट म्हणजे पहिली बार हरवलं ती ब सिरीज पण हरवली त्यांनी भारताविरुद्ध म्हणजे पहिली बार ते सिरीज जिंकले भारता विरुद्ध मॅच भी जिंकलेत
मॅचच ते पहिली बार जिंकलेत सिरीज तर जिंकलेच जिंकले पण मॅच जिंकण लय मोठी गोष्ट आहे इंडिया विरद्ध
आणि ती बी वर्ल्ड कपची टीम
होा ना वर्ल्ड कप चॅम्पियन स्ट्रीम लगातार दोन दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस
हम् त्या टीमला हरवलं म्हणजे तुम्ही म्हणजे फक्त याच्यामध्ये मला असं वाटत की पीचचा भी फरक असल ना खूप ह
पीचचा एक फरक असतो दुसरा म्हणजे की अ तुम्ही फक्त फेवरेट तुमचे प्लेयर आहेत त्यांनाच घे त्याले तिसरा म्हणजे की बांड्री पण मोठी असू शकते आणि चौ
वाकरण
म्हणजे की तुमचे जे बॅट्समन आहेत ते कंडिशन नुसार नाही खेळत जे आलं ते नुसत फिरवून जा तुम्हाला असे दोन तीन बॅट्समन
पासवर्ड सांग ना एकदा अस्स हो ना हो ना पासवर्ड आला पायजा आला
तुम्हाला दोन तीन बॅट्समन असे लागात की ते कंडीशन नुसार खेळले पाहिजे की जर दोन विकेट पडले तर काय कर करायच किंवा एखादा लूज बॉल आला तर काय करायचं ह्याच माइंडसेटवाले प्लेअर लागतात ना
हा हा हा म्र यांचं कसं म्हणजे पॉलिटिक्सच चलते वाटत थोडंफार
हम्म जसं दोन हजार वीस नंतरचा जो क्रिकेट आहे बघत आहे मला त्याच्यामध्ये खूप जास्त आत ति प्रमाणात पॉलिटिक्स वर कळतंय त्याच्या आधी असं काही नव्हतं, तेवढं पॉलिटिक्स वगैरे दोन हजार वीस एकवीस च्या आधी, पण हे आता थोडस वाढतच चाललय, मला नाही वाटत की आता हे चांगलं राहील म्हणून ते पण इंडियन क्रिकेट साठी म्हणून फॅन्स साठी पण
हो ना हो ना म्हणजे विचार तुम्ही बाहेर देशात आपले प्लेयर खेळतात म्हणजे नदरलँडमध्ये ऑट्रेलिया त्यामध्ये म्हणजे भारताचे लेबर वर्ग किती म्हणजे उत्कृष्ट कामगिरी
मग तोच तर त्या दिवशी तो आयर्लडचा प्लेयर भारत त्याला हरवणणारा होती इंडियाचा प्लेयर होता तो
हो ना हो ना म्हणजे त्यांना आता ते तिकडली हेच भेटलेली आहे ना काय म्हणतात ते म्हणजे राहत त्यांना ते लहानपणापासून तिथं हं
हा तिथली सिटिजनशिप भेटलेली आहे तिथं राहायला आहेत कारण त्याचा तो रिअल टॅलेंट हे तो त्या देशाकडून दाखवत आहे आणि तेच जर इंडियामध्ये असतात तर त्याला इकडं काही नाही काय
म्हणजे त्यांना त्याला नाही चान्स पण भेटला नसता
हो आपल्या देशात लय ठरतय हम्म
म्हणजे त्याच्यात सुधार अस झाला पाहिजे थोडाफार थोडाफार तरी
तेचतर
हम्मम्.
पण आता तेच ते आता वन डे सिरीजे, त्याच्यामध्ये बघू काय होते काय नाय, ते ट्वेंटी कडून तर अपेक्षाच सोडून दिली.
हो ना, हो ना, त्याच्यामध्ये आता, विराट कोहली बी येईल ना, मग रोहित शर्मा बी येईल.
हा पंधरा, हा पध मग तोच तर पंधरा तारखेनंतर, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत गुमराहन आणि रोहित शर्मा येणारथ के एल राहुल हे
त्याचा बी म्हणजे आपल्याला अस, म्हणजे अनुभव पाहाला भेटाला किं, म्हणजे आपला आवडता प्लेयर बी बघायला भेटल ना खेळताना. ह् किती दिवसानंतर
मग तोच तर आता खूप दिवस झालं बघितलं नाही, दोन महिने झाले, आता दोन महिन्यानंतर दिसेल बघू. ते तरी काहीतरी करतील, काहीतरी अपेक्षा आहे त्यांच्यावरच.
हे टी ट्वेंटीचं कसं थोडं यंग टीम आहे वगैरे जाऊद्या गडे पण ती तर टीम एक्सपिरियन्स आहे पुन्हा. पुन्हा प्लेअरही फॉर्म मध्ये येत.
हम्म ते ब आहे ना.
शुभ मुण गीले लॉपस.
हा शुभमन गिलने म्हणजे मागच्या सिरीज ला मस्त, शतगीतक मारले ना दोन तीन.
हा तोच तर ते शुभमन गिल वगैरे, फॉर्म मध्ये तर खूप एकदम मजा येणार. इंग्लंडच्या टीमे फॉर्म मध्येय, जो फारचर फ बटलर हॅरी ब्रु कप बेथल मजा येणारे खूप.
हो ना.
हम्म हम्म.
म्हणजे आता बघा या, म्हणजे आपण या काय म्हणता, श्रेयशाही मध्ये जेव्हा प्रथम की हे केलेली आहे स्वीकारली आहे, तेव्हापासून त्याचा एक बी मॅच जिंलेला नाही.
नाही आपण ह आपण एकही मॅच जिंकला नाही, पण असं नसत की पूर्ण ब्लेम तुमही केॅप्टन लाच देऊ शकता, काल जर रवि बिष्णू ओववर टाकलेली नसती, तर कदाचित तिथं आपण मॅच जिंकलो असतो.
तेही का कॅप्टनचा
ते फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असते कारण तो जो डिसिजन होता तो मला असं वाटत की सोळाव्या ओव्हरला घेतलेला डिसिजन होता बरोबर.
अच्छा डेट ओव्हर मध स्पिनरला बॉलिंग घेणं हे बी बरोबर नाही ना.
हे बरोबर नाही पण बघायला पाहिजे तर पण हे जो डिसिजन आपण म्हणू शकतो किंवा कॅप्टनचा होता का? कोचचा होता? हार् जे त्याला जी ओव्हर दिलती ती सोळावी ओव्हर दिली होती. ते बरोबर.
नाही त्यांना अशा म्हणजे, सतरावी अठरावी ओव्हरमध्ये चांगली कामगरी केलेलीय बर, माझे तुम्ही मा्सच जर का रेकॉर्ड पाहिलं. तर त्यांनी अठरावी एकोणीसवी ओव्हर टाकलेलीये, तर त्यांनी तीन तीन चार चार रन दिले होते.
हो तो तर असं वाटलं की बा, कोर्सला कॅप्टनला कि बा चला काही ना काही
हा म्हणजे थोडं, हा. त्यांनी अशी दोन तीन मॅच मधी मधी, उत्कृष्ट कामगिरी केली होती.
मग त्याच्यामुळेच की थोडंस वाटलं होतं, पण ते कधी कधी असते आता, जसं नशीबच नाही इंडियाच. खरं नाही, तर ती लगातार तेवढी चांगली टीम, हा. हा सध्या एवढं बॅडलगच चालूये, कारण टीम पण एवढी पण खराब नाही की लगातार तीन मॅच हरल, किंवा आयर्लंड विरुद्ध हारल,
टीम सगळ्यात बेस्ट टीम आहे ना आपली सध्या, म्हणजे तरी पण बघा तुम्ही म्हणजे नंबर वन रँक म्हणजे हेत ना, आपल्या ज टीममध्ये येत बॅट्समन.
तस्तो ईशान किशन नंबर वन बॅट्समॅन है, अभिषेक शर्मा ह नंबर टू. नंबर टू हर्षदीप सिंग, कोण? हो हो बरोबर ठीक आहे.